काय नाही काय चाललंय आज अ काही काही बाईकांचा अस फोन येते काहीतरी बोलत बसतात हेनी असं केलं तिने तसं केलं मी काय म्हणते एकमेक सांगत बसण्यापेक्षा मी काय म्हणते आपले कर्म चांगले ठेवल्यावर आपण कशाला घाबरायचं ना म्हणून कर्माचे फळ आपल्याला मिळतच असत. त्यामुळं आपण चांगलंच वागायचं म आ काही काहीना कस वाटतं की ह आपण असं केलं आपण तसं केलं म्हणजे भ्रम असतोय ग माणसाचा की हा आम्हाला कोठही होऊ शकत नाही असं असं नाही चालत बघ आता श्रीरामासारखे उत्पत्ती होते तरी पण सीता हरणाच्या वेळी त्याच्या जवळ होते का नव्हते प
नवतेन हम्म नवतीन. नव्हते नव्हते हम्म.
आता द्रौपदीचे तर पाच रक्षक होते पण वस्त्रहरणाच्या वेळेला कोण होत तिला मदतीला नव्हतं. शेवटी कृष्णाला यायला लागले पण ते असंच ते म्हणून म्हणलं आपलं प्रारब्ध असते ना आपल्या कर्माचं फळ हे असं असत. मोठी माणसं असून तेही करू शकत नाही आता राजा दशरथाला चार मुलं होते पुत्र होते. मग अंत समयाला होते त्यांच्या जवळ कोण नव्हते असं असते माणसा
होय ना.
आता अलंकाधीश रावण होता त्याच्याजवळ सगळं काही होतं त्याला म्हणे खूप ज्ञान होत. पण मरताना त्याच्याजवळ कोणी सुुद्धा नव्हतं
हम्म.
आणि परत ते अभिमन्यू आहे क नाही अभिमन्यूवर पण प्रेम करणार ते खूप
हा हा हा बोल बोल.
आता अभिमन्यवर प्रेम करणारे किती जण होते भरपूर जण हो सगळे पण त्या त्याला चक्र बहतून बाहेर काढणारं कोण होतं नव्हतं.
नाही नाही कोण नव्हतं. हम्म हम्म आणि ती भीष्माची पण गोष्ट आहे ना ग
हो हो ते भीष्माला पण बाणांवरच्याशयेवर
तर ते काय माहिती आहे का त्यांनी कितीतरी वर्षांपूर्वी म्हणजे त्यांच्या पूर्वजन्मी ते कर्म केलं होत की एक पक्षी होता ते बसलेला तर त्यांच चुकून पक्षाला मला बांध लागलेला आणि तो खाली काट्यामध्ये जाऊन पडतो
ह
तर त्याची शिक्षा म्हणून त्यांना ते असं अ
पुढचे जन्मी
हा की अ बाणांच्या शयवर त्यांना मृत्यू येत ते
मृत्यू आला हो बकी कसं कर्म असत आता एवढं भगवान श्रीकृष्ण नव्हता
हो हा
ह ह आणि काय म्हणलीस पुढे
हा मी सांगत होते वाल्याचा वाली जे होता तो असा जंगलामध्ये अ खून करायचा ते करायचा मग त्यांना एकदा एक ऋषी भेटले मग ते विचारायचे तू हे कशासाठी करतो तर ते म्हणला माझ मग ते म्हणला हे तू पाप करतो तेच मग तुझ्या घरी जाऊन तुझ्या बाईक का मुलांना विचार कि तुम्ही त्याच्या ह्याच्यामध्ये सहभागि आहेत का तर घरी जातो तो आणि विचारतो की तुम्ही माझे हे जे मी खून करतो चोऱ्याला लबाड्या लूट करतो तर ते ते माझ्या कर्मामध्ये सहभागी आहेत का तर नाही म्हणले आम्ही त्याच्यामध्ये सहभागी हा मग त्यांनी त्याला लक्षात आलं की आपल्या कर्मामध्ये कोणीच सहभागी नाही म्हणजे सुखाचे सोबती असतात सगळे पण कर्म हे ज्याची त्यालाच भोगाय लागते मग त्याच्या नंतर त्यांनी ते तपश्चर्या वगैरे करून वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाले अस झालंय त्याची गोष्ट हम्म म्हणजे करमावानुसार हा हा ह
श्रीकृष्ण पण होते की नाही आता ते तर शक्तिमान आहेत ना मग तेव्हा त्यांच्या जवळ म्हणजे त्यांना जेव्हा बाण लागला ना तेव्हा ह्याच्यामध्ये उल्लेख आहे ना मा ारता कोणी सुद्धा नव्हत मग बघ आता एवढं देव स्वतः म्हणजे देव एवढे असून सुद्धा त्यांना त्यांच्या कर्माचे फळ चुकले नाहीत तिथं आपल्या आपल्यासारख्यांना काय सोड म्हणजे आपल्यासारख्यांचं काय आहे का उपयोग नाही म्हणून सर्वांनी आप भ्रम सोडायला पाहिजे की मा हा माझा तो माझा हे माझं ते माझं इथं कोणीच खुणाचं नसतंय ग
बरोबर आणि पूर्वी ह आणि पूर्वी कसवत माहितीय का कि कर्म केलं की ह्या जन्माच त्या जन्माला फेडायला लागायचं पण आता कलियुगीत आलेला आहे ना तर त्यामुळे आत्ता जे कर्म केले ना तुम्हाला इथले यच ते भोगावे लागतात किंवा फेडावी लागतात हम्म कर्म आपलं फिरून येतेच आपल्याकडं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर म्हणजे चांगलं कर्म करणं दानधर्म करणं
आता आपण कस ह आपण कसं एरवीज चांगलेच कर्म करतो तस विचारशक्ती असली की
हम् हम्
तो काही आपल्यालाच कळत नाही असं आहे मग हा तेच क ते राग आला ना की कॉर्टिसॉल नावाचा आपल्या शरीरात हॉर्मोन्स तयार होते म्ह असं आहे त्याचा आपल्यालाच त्रास होतो परत म्हणून राग हा जन्माचा शत्रू आहे म्हणतात कि नाही आणि रागामध्ये केलेलं क कर्म हे आपल्यालाच कळत नाही की आपण काय करतो असं आहे
हो ते आशमान मन आहे पूर्वीची आपलाच राग आणि भीकमाग असा असते ती गत म्हणून राघर सुद्धा नियंत्रण ठेवाला पाहिजे हम्म नाही तरर मग भीक मागायची वेळ ते हम्म
किती तरी असे उदाहरण आहेत कि त्यांना आपल्या कर्माचे फळ चुकवावे लागले अगदी देव देेवता एवढ्या असून
बरोबर
हम्म
म्हणजे आपण जरी रागामध्ये चुकीचा विचार करून दुसऱ्याशी काही जरी वागल तर ते आपल्याकडून वाईटच करम होत असं नाही कि आपण वेगळं काहीतरी खून केला म्हणजे वाईट कर्म होते असं होत नाही जरी आपण वाईट विचार जरी केला आपण दुसऱ्याबद्दल तर ते वाईट कर्मामध्येच गणलं जात त्यामुळे विचार करत ताना सुद्धा आपण तो चांगलाच आणि सकारात्मकच केला पाहिजे
हो बरोबर
हम्म म्हणजे निसर्ग तुम्हाला काय करत तो माहिती का तुम्ही जर चांगला वागला तर चांगले फळ देतो वाईट वागला तर वाईट फळ देत असं आहे ना ते
हम्म पण आपण जीवन
हा
तेच की पण आपण जीवन जगत असताना आपण कळत न कळत आपल्याकडून पण काही चु होतात पण आपण ते मुद्दाम करत नसतो असं पण असतं त्या कर्माचे पण फळ आपल्याला आपले भोगावे लागतात. आता चुकून जरी आपण इकड तिकडडे गेलो आपली भाजी जळ ली, आपल्याच आपल्या कर्माचं फळ आपल्यालाच भोगायला लागतय. अ अगदी समोरच उदाहरण आहे बघ है का. अशी म्हणजे कळत न कळत आपण कधी आपल्याला विचार असतो का किती जळावी? तरी पण आपलं कधीतरी अं कोणत्या तरी गडबडीत वगैरे असं होऊ शकतं की एखाद्या स्त्रीचं, हं मग ते आपल्या कर्माचं मग इथूनच आपण सुरुवात करायची की, आपण कशी कर्म करा त्यावेळी काय काम करायचं, हे सगळं ठरवून ठेवायचं, म्हणजे अशा चुका टाळत टाळता येतात थोड्या थोड
हम्
ते काही काही लोकांच्यातं मग काही काही धर्माचे लोक आहेत ते देव अन अशी पट्टी बांधतात देवाव तोंडावर का तर म्हणे आपण देवाचं नाव हा देवाचं नाव घेताना, देवाचं नाव एवढं चांगलं घ्यायचं कि म्हणे आपल्या ते वाफे आपल्या तोंडाच्या वाफेने जंतू पण मरू नये एवढं म्हणजे ते कर्माला म्हणतात
होयं जैन धर्मामध्ये येतच
हं आपल्या तोंडाची वाफ अशी बोलताना समोरचे हवेतले जंतू मारतात म्हणे. म्हणजे ते आपल्या तोंडात जाऊ नय म्हणून निसर्गानेच ते केलेलं असते ना तयार.
हा हा हा.
हम्म त्यांच्यात तसं ते तोंडाला पट्टी बांधतात, का तर म्हणे जंतू मरतील.
हम्म.
म्हणजे बघ कि कसं म्हणजे काही काही लोक किती कर्माला मानतात, हं तेच की एवढा अं खोल विचार
हम्म हम्म आणि कर्म हे काही जरी केलं, तर फिरून हे येतातंच चांगलं करा किंवा वाईट करा हम्म म्हणजे आपण बॉल एखादा चेंडू भिंतीवर टाकून आपल्याकडं कसं ते फेकला जातो किंवा भिरकावून येतो तस कर्माचं आहे आपल्या.
हम् आता आपण चांगले कर्म करत राहिलं ना आपल्या कोणत्या ना कोणत्या त रूपात आपल्याला ते परत मिळतात.
परतफेड माहिती आणि आपल्याला मदत होती म्हणजे आपल्याला वाटते की बरोबर आहे.
आपल्याला वाटतं की, आपल्याला ते परत लगेच मिळायला पाहिजे पण तस नसतंय.
हो वेळ लागतो ते
मिळतात पण आपल्यात जो पर्यंतदम नसतो. मी हे केलं मग मला हे मिळायला पाहिजे ही अपेक्षा ठेवणं चुकिचं आहे. लगेच अपेक्षा ठेवणं, चुकीचं आहे असं.
हम्म हम्म.
आत आपण चांगल्या केलेल्या कर्मांची फ फळ आपल्या मुलांना पण मिळतात चांगल्या कर्माची फ
बरोबर आहे किंवा आपल्या आई वडिलांनी आ आजी आजोबांनी जर त्यांनी पुण्याई केली असेल त्या पुण्याईचं फळ आपल्या मुलांना त्यांच्या नातवंडाना मिळ
मी तर हो
हम्म म्हणजे सगळं अ काय अडचण येत नाही सगळं चांगलं होतं शिक्षण नोकरी संसार सगळा सुखात चालतो
हो म्हणून नेहमी धार्मिक कार्य काहीतरी सत्कार्य करण्यात आपण मग
हो दानधर्म केला पाहिजे देवाच हम्म हम्
म्हणजे आपल्याकडून चांगली कर्म होतात तसं
हो नामजप करायचं त्याच्यासाठी मग वेगळं काय बोलण्यापेक्षा आपण नाम जप करायच देवाचा म्हणजे हा म्हणजे तोंडात न वेगळ काही पडण्यापेक्षा आपलं देवां नाव पडलंल तेवढं चांगलं
हा बरोबर आहेच म्हणून मी आता ठरवलंय सगळं आपण म्हणजे महिन्यातून वर्षातून असे किती तर म्हणजे मोजके होईना पण धार्मिक कार्य करायचे अस आणि हा आता कोण व वरे आपण कि दधर् करतो त्या आ्याला शां मि अस म्हणजे आपल्या कर्माच चांगलं फळ त्यांच्या आ म्हण
आणि सगळ्यांबद्दल असं जे गॉशीप वगैरे करतात ते न करत सगळ्यांबद्दल चांगलं बोलायचं.
हा चांगले विचार ठेवायचे बरोबर हम् मनात एखाद्या बद्दल
द्वेष ठेवायचा नाही, मत्स्य ठेवायचा नाही, राग ठेवायचा नाही, चालते ठीक आहे जेवणार आता ठेवू काय. करते परत